हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा माझी व्हाईस येते तुला?
हो तुझी वॉइस प्रॉपर क्लिअरे.
हा तर मी म्हणत होते आपला जो विषय राहिला होता ना तो आपण म- म्हणजे कंटिन्यू करूया आपण जे टॉपिक वर बोलत होतो ना तो आपण टॉपिक कंटिन्यू करूया म्हणजे आपल्याला कितपत स्टोरी माहित आहे. आता बघ आता माझी वॉईस येते? आता बघ. हॅलो आता बघ माझी वॉईस येते आत्ता? हा आत ता माझी वॉईस येते तुला? हा तर आपण जिथं थांबलेलो ना तिथनं कंटिन्यू करूया. हं तर आपण तिथनं कंटिन्यू करूया. तर जसं की तू म्हटलीस की तुला राधा राणीबद्दल एए स माहिती आहे.
होय.
पण पुराण्या कथामध्ये जेवढ्या पण तू कथा बघशील किंवा केवढ कुठल्या पण देवी देवताचे प्रेमविवाह झालेय त्यांना सर्वांना कुठली ना कुठली परीक्षा द्यायलाच लागली आहे.
बरं
बरोबर. त्यां अ त्यांचं आता त्यांना मिलन होण्यासाठी त्यांच मिलन होण्यासाठी त्यांना ती परीक्षा द्यावच लागली हा जसं की आपलं शिव पार्वती घे शिवला पण किती जन्म घेण्या घेऊ लागले पार्वतीला मिळवण्यासाठी पार्वतीनं मानवी रूप घेतलं खूप वेळा आपण शिवन शिवाला शिवला दरवेस
हा
दरवीस ती परीक्षा
परीक्षा द्यावी लागली कि मी पार्वतीला कसं मिळवू शकेल किंवा ती त कसं त्यांच्या प्रेमात पडेल बरोबर बर बरोबर आता जस तू बघू शकते स्टार्टिंगला शिव आणि पार्वतीचं मिलन होणार होत तेव्हा ते त्यांच्या घरी वरात घेऊन गेले होते हा बरोबर बरोबर हा वरात घेऊन गेले होते
ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्या वरातीत कसं आता शिवचं जे मेन काय बोलतात त्याला वस्तू किंवा प्रिय वस्तू त्यांना तीनच गोष्टी आहेत पहिला म्हणजे
नंदी दुसरा म्हणजे त्यांच्या गळ्यातला साप शिवकवमी
अ आघर
अगोर म्हणजे ते राख जे असते ना होय राख कारण की त्यांनी स्मशानभूमीतच तपस्या करायची होय बरोबर त्यांच्या गळ्यात कंकाळाचा हार असायचा. हो
जसंच तू आता काली मा
कालीमातेचं रूप ब हो बरोबर तर तिच्या गळ्यात सुद्धा कंकाळाचा हारच असतोय कारण की तो सर्व शक्तिमान रूप किंवा सर्व डेंजर आहे बरोबर ह त्या रूपाला शांत करण्यासाठी एकतर फक्त शिव आणि गणपती बाप्पा ह हे दोघेच जण ते रूप पार्वती मातेचं रूप शांत करू शकतात बरोबर आहे हा कारण की ती एकतर आईच्या हाकेला थांबेल होय
आणि दुसरं म्हणजे तिच्या पती परमेश्वर त्या काळात म्हणायचे किंवा तिच्या नवरऱ्याचा अपमान न करू मी कुठल्याही गोष्टी
हम्म बरोबर त्यासाठी ती थांबायची हो हो
आता तुला ती स्टोरी माहिती असेल कि कुठला असूर होता त त्याचं नाव तर मला आठवे ना खरं त्याचं त्याला आपण कापलं त्याच रक्त जमिनीवर पडलं कि ते अजून एक नवीन एक असूर तयार व्हायचा बरोबर त्याचा सर्वनाश करण्यासाठी कालीमातेचं रूप हे निर्माण झालं होय आणि कालीमाता ना तेच रक्त मतलब पिलो होतो असं हा हे रक्त वाटीत गोळा करणार त्याला मारलं, ए रूपाला मारलं वाटीत गोळा करणार ते स्वतः म समावून घेणार बरोबर. म्हणजे त्याच परत निर्माण हो हो हुनेय हो हूंनेय.
पण जव्हा त्या असुराचा नाश झाला. सर्व त्याचे रूप समाप्त झाले, किंवा नाश झाले.
बरोबर. त्याच्यानंतर त्यांचा क्रोध अजून शांत झाला नव्हता, नव्हता ना त्यांच्या.
किंवा रागावर नियंत्रण नव्हत.
हा. तर तो राग कसा शांत होईल कारण की जर तो राग शांत झाला नसता, तर पृथ्वीचा नाश झाला नाश झाला, असता बरोर.
बरोबर मग तो राग शांत करण्यासाठी पहि पल्यांदा महादेवने अ म्हणजे कालीमाताच्या चरणाखाली आलेले.
होय हा.
त्यांनी त्यांची.
मी त्यांच्या नवऱ्याच्या छातीवर पाय ठेवला. होय आणि ज्या क्षणाला त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, ब बाबा माझ्याकडून एवढा घोर अपमा वाट, त्या क्षणाला त्या शांत झाल्या शांत.
शांत झाल्या खर्या त्यातन काय झालं.
हम्म हा. बरोबर.
तर त्यांनी घोर तपस्या केली, त्यांनी त्या तपस्येत किंवा त्यांनी त्या ह्याच्यात काय मागितलं शिवकडं कि, तुम्हाला मला परत मिळवण्यासाठी. पुनर्जन्म घ्याय लागणार आणि
बरं हू हो अनर्थ झाला आहे. हम्म. हा हा बरोबर होय. शिवला थांबायला लागलं. बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवून देणं, त्याच्यात जो काळ जातो तो काळ. हम्म.
त्याच्यानंतर पुन्हा त्यांचा विवाह
बरोबर आहे गवामध्येध्ये एकदा काय झालेलं कि जेव्हा त्यांनी ना कुठल्यात श्रीमंत घरात मनुष्य जन्म घेतला होता पार्वतीन होय. आणि तिचे वडील जे होते ते खूप.
अ म्हणजे त्यांना खूप असं हे होतं काय बोलतात अभिमान हा अभिमान होता की माझ्याकडे एवढी धन दौोलत आहे माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की मी माझ्या मुलीच लग्न. कुठही करू शकतो कुठल्याही मोठ्या राज्यात देऊ शकतो इतकी माझी
की माझी संपत्ती किंवा माझी धन दौलत आहे असं त्यांना ग म्हणत होत प त्यांच्या मुलगीला शेवटी ती पार्वती होती त्यांना शिव वरच प्रेम होणार होत. हो शेवटीच झालं इथना शिववरच प्रेम झालं त्याच्यानंतर ते त्यांचा विवाह हा करण्यात आला आणि जव त्यांनी वरात आपल्या हातच वरात बोलतात काळात.
नाही
मला पण आपल्या हच्यात वरात म्हणतात जेव्हा ते वरात घेऊन आले होते ना तेव्हा त्यांच्या वरात नाचणारे कोणअसणार एक तर आघोरी भूत प्रेत. प्रेत हा.
नंदी महाराज आणि
आणि त्यांचे सर्प चंद्र ह बरोबर हेसार्वे ते आले आता त्यांच्या सासू त्यांनी
आणि ओवळणी मध्ये पण काय द्यायचं जे तुम्हाला सर्वात जास्त प्रिय वस्तू
वस्तू आहे वस्तू बरोबर वस्तू ओवाळणीत द्यायची असते हां
तर जेव्हा त्यांच्या सासूने त्यांना ओवाळलं ना तर त्यांनी त्यांच्याकडे मागितलं कि मला तुमची एखादी प्रिय वस्तू द्या तर त्यांनी त्यांच्या गळ्या म्हणजे त्यांना सर्वत पत्रम प्रथम
प्रम प्रिय आहे नंदी नंदी त्यांनी काय बोलत नंदी माझं सर्व प्रिय आहे ह्याला तर मी कधी देऊ शकत पण प्रिय म्हणजे त्यांच सर्प सर् त त्यांनी काढून त्या ताटात ठेवला हां पण ते मनुष्य होते हा आणि हे देव होते
फरक आहे मग जेव्हा त्यांनी तो सर्प त्या ताटात ठेवला ते घाबरून का होईना किंवा त्यांची इच्छा नसते
ताना त्यांनी ते ताट चुकून सोडून दिलं बरोबर
इजा झाली थोडीफार कारण की ते म्हणजे आग अगरबत्ती आग वगैरे ते दिवा बिवा होता तर ते त्याच्या अंगावर पड थोडी इजा झाली मग शि शिवजींनी काय म्हंटलं की हा ही माझी स द्वितीय प्रिय वस्तू जी मी तुम्हाला दिली होती भेट म्हणून ओवारणी म्हणून
तर तुम्ही तिथ असं अ अनादर करायला नाही पाहिजे बरोबर त्यांनी का बले की आम्ही मनुष्य आहे जरी त्यांना माहिती होत त्यांनी देवाच रूप मनुष्य अस
मग त्यांनी काय बोललंय कि माझी इच्छा नव्हती तुमच्या असं
भेटवतू अर करा पण घाबरले म्हणून माझ्या हातात म्ह जा दे का नाही हा त्यांचा विवाह झाला सर्व झालं बरोबरनर ह ना
एकदा तिच्या वडिलांनी घरी पूजा ठेवलेली मग त्या पूजेत त्यांनी फक्त पार्वतीला आमंत्रण दिलं शिवजींना आमंत्रण दिलं नाही मग जेव्हा पार्वती रागाने तिकडे गेली
ह तेव्हा ती बोलली की तुम्ही माझ्या पतींचा किंवा माझ्या नवऱ्याचा अनादर केला आहे हा आम शिव पार्वती आहे होय आम्ही अंतनारेश्वर आहे होय
जेवढा जितका मान माझा आहे तितका मान माझ्या पतीचा सुद्धा आहे
होय
तर तुम्ही फक्त मला एकटीलाच का निमंत्रण दिलं तर तिचा वडील खूप गर्विष्ट्ठ होता
हां
आणि त्याला
त्याला त्याच्या संपत्ती साधनोती तर गर्व होत गर्व होत बरोबर
त्यामुळे त्यांनी त्यांना आमंत्रण नाही दिलं
हां
तर आता मी जी तुला गोष्ट सांगितली ना आता मी थोड कामात आहे तर मी
ठीक आहे ठीकन्य ठीक आहे बर चालते की तू एवढी माहिती लई इंटरेस्टिंग वाटलं ओके बाय
हम